हॅलो हा तुम्हाला माझा आवाज येतोय का?
बारीक आवाज येतोय.
हा तुम्हाला आत्ता येतोय का आवाज बरोबर?
बरं येतोय थोडा येतोय जरा.
हा तर मी तुम्हाला आता. मुर्ग मुस्लम हे कसं बनवतो याची रेसिपी सांगणारेय. तुमच्याकडे दहा मिनिटं आहेत का?
हो.
हा, तर मुर्गा मुस्लिम बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला. अ चिकन लागतं.
ह.
हा त्यासोबतच. तीन, तीन किंवा चार मोठे कांदे. तीन टमाटे. दोन मोठे चम्मच आलं लसूण पेस्ट. आणि खडे मसालेमध्ये. खडम मसाल्यामध्ये आप बजपत्ता. लवंग, दालचिनी, निदा हे सगळ लागत.
हा त्याचसोबत जर गरम मसाला विचारला तर गरम मसाला, चिकन मसाला, बिर्याणी मसाला. धना पावडर. लाल तिखट कांदा लसूण मसाला हे सगळे मसाले लागतात हा सगळ्यात पहिली आपण कधून घ्यायचं चांगलं स्वच्छ दोनदा पाण्याने
हा
हा आणि चिकन धुून घेतल्यानंतर एकधुन घाताणाच ते तसच ठेवायचं आणि एका बाऊल मधी अर्धा कप दही घ्यायच हा त्या दही म सगळे मसाले टाकायचे आणि जेवढं चिकन येत त्याुस तुमच्या चवीनुसार त्याच्यात मीठ टाकायचं हा मीठ हा मीठ टाकल्यानंतर ते सगळं मसाला आणि मसाला आणि मीठ सगळं त्या दही म मिक्स करून घ्यायचं
हा
हा मिक्स करून घेतल्यानंतर एका कढईत ना थोडस चार किंवा पाच चम्मच तेल टाकायचं हा एक कांदा कट करून घेत
हम
ून घेतला की तो तळून घ्यायच त्या तेलातच हा तर पूर्ण कुरकुरीत होतोपर्यंत तो कांदा तळून घ्यायचा चांगला आणि कांदा पूर्ण कुरकुरीत हो असतो पण त तला किंवा तो कांदा काढून त्यास पूर्ण तेल विल काढून असं त्या दहीमध्ये टाकायचं ते पण
ह
हा मग सगळं एकत्र केलं की त्याच्यात चिकन टाकायचं आणि जवळजवळ दोन तासासाठी सगळं म ठेून द्याय फ्रीझ मध्य
हा
हा मग फ्रीज म ठेवल्यानंतर
हा मसाल्याची तयारी करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला कांदा तीन कांदे कापून घ्यायचे चांगले
बबर
तीन कांदे कापून घेतल्यानंतर टमॅटोची प्यवरी करून घ्यायची दोन टमाटे चांगले कट करून बारीक करून मिक्सर मधी तायाची पुइरी करून घ्याय चांगली आणि मग बाकीचे आपले मसाले मी तुम्हाला सांगितले होते तेच तसे ते तसे घ्यायचे हा मग ए हा मग एका पातेल्यात किंवा कडे तुम्ही जच्यात बनवत असेल ते घ्यायचं गॅसवर ठेवायचं गॅस हाय फ्लेम वर ठेरवायचं सर्वप्रथम पहिले तरी आणि मग त्याच्या तेल टाकायचं पाच पळ पाच छोट्या पळी आता तुमच्या पळी ज्याशी असेल त्यानुसार जास्त टाकायचं जसं तेल जास्त लागतं याला हा त मग तेल टाकलं कि त्याच्यात कांदा जो आपण चिरला होता तो आधी टाकायचा नंदर टाकला की तो त तोपर्यंत त्याला तळावून द्यायचा आणि ज्यावर त्याचा सोनेरी रंग येत नाही तो तच राहायचा त सोनेरी रंग असा यायला लागला दिसतोय आपल्या की सोनेरी रंग येतोय मग त्याच्यात आलं लसूणची पेस्ट टाकायची आणि ते दोन्ही चांगले तळून घ्यायचे त्याच्यातच तळून झाले कि मग त्याच्यात टोमॅटोची प्युरी टाकायची टोमॅटोची प्युरी टाकल्यानंतर ते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यात मग सगळे मसाले टाकायचे जस की गरम मसाला चिकन मसाला आपला बिर्याणी मसाला आणि कांदा लसूण मसाला धने पावडर हे सगळे मसाले त्याच्यात टाकून घ्यायचे आणि आपलं जो घरचे लाल तिकखट असतं ना त्या लाल तिकट सुद्धा त्याच्यातच टाकायचं जवव दोन चमच जर तुम्हाला जास्त तिखट असेल तर तीन चममच टाकू शकता तुम हवा असेल तुम्ही दोन ते दीड चमच सुद्धा टाकू शकता हळद वगैरे सगळं टाकून घ्यायचं आणि चांगलं तेल पूर्ण तळस तोपर्यंत तळून घ्यायच मिरच जो वास असतो त्या मसाल्यांचा तो मसाला त्या मिरसवास जा जाण्या म्हणजे जातय तेवढं तळून घ्यायच गेल्यापर्यंत तो मरचत वास तो मिरचट वास गेल्यानंतर चांगलं तळून झालं की त्याच्यात थोडस पाणी थोड्या एक अर्धा ग्लास छोटासा हा आणि मग ते पूर्ण हलवून मिक्चर झाकून त्याला तेल सुटण्यासाठी ठेवून द्यायचं
बंगार
जवळ जवळ पाच मिनिटात ते तेल सुटतच सुटत मग तेल सुटलं की फक्त एक लक्षात ठेवा की जो गॅस असतो ना जेव्हा तुम्ही झाकून ठेवतात तेवढा तो मीडियम फ्लेम वर ठेवा हाय फ्लेम वर ठेवशला तर तुमचा मसाला जळू शकतो त्यामुळे मीडियम फ्लेम वर ठेवातो गॅस हा जेव्हा मसाला चांगला तळून झाला कि आपलं चिकन जे होत आपण ठेवल होतो फ्रिजमध्ये ते काढून घ्याच अणि ते पुर्ण एकदा परत एकदा मिक्स करून त्या मसाल्यात टाकाच अणि त्या मसाल्यात चांगल हलवून घ्यायच हा ते हलवून घेतल्यानंतर त्याच्या जवळ जवळ एक ते दोन ग्लास पाणी टाकायचं आणि थोडं वेळ झाकून ठेवायचं असंच वाफवून ठेवायला हे झालं कि म एका एका छोट्याशा किंवा तव्यामध्ये म्हणा तम तुमच्याकडे जे असेल त्याच्यात ना थोडेसे काजू आणि बदाम आणि किसमिस घ्यायचे आणि ते तिन्ही पण एकत्र भाजून घ्यायचे एकत्र भाजून घेतल्यानंतर ते मिक्सर मध्ये थोडस पाणी टाकून तिची अशी पेस्ट बनवून घ्यायची आणि ती पेस्ट अशी टाकायची त्याच्यातच सेम त्या मुरग मुस्लम मध्ये जी मी बन बनवत होतो आपण तिच्यातच टाकली तर तुम्ही ती आणि मग ती पेस्ट जी होती ती टाकायची त्याच्यात आणि ती चांगली हलवून घ्यायची कोथंबीर घ्यायची भरपूर कोथंबीर घ्यायची कोथंबीर जास्त प्रमाणात घ्यायची चटणी टेस्ट चांगली येते कोथिंबीर घ्यायची त्याला चांगली बारीक कट करून घ्यायची आणि वरण फक्त स्प्रेड करायची आपण जो कांदा तळलेला होता ना तो पण वरण थोडासा टाकून द्यायचा आणि पूर्ण चांगलं मिश्रण हलवून घ्यायचं चांगलं ते हलवून घेतलं की त्याला झाकून ठेवायचं आणि मिडियम फ्लेम वरच गॅस ठेवायचा आणि त्याला झा जवळ जवळ पंचवीस ते तीस मिनिट लागत ते पूर्ण शिजायला हा पंचवीस ते तीस मिनिट तुम्ही जर त्याला ठेवलं शिजवायला तर ते परफेक्टली कुक होत. आणि जर तुम्हाला आता मुर्गा मस्लम सोबत काही खायच असेल तर तुम्ही नान किंवा ल- पराठा सुद्धा खाऊ शकता हा. नान आणि लच्च्या पराठा बन जर तुम्हाला बनवायचा असेल तर सोपं आहे खूपच. पीठ घ्यायचं मैद्याच हा त्याच्यातचं. गरम तूप करून घ्यायचं आणि ते टाकायचं दही घ्यायचं. आणि पाण्याने चांगलं मिक्स करून म्हणजे चांगलं मळून घ्यायच असं. पंधरा वीस मिनिट. चांगलं मळून घ्यायच जेणेकरून तो सॉफ्ट असा. दो बनतो तो मैद्याचा. आणि त्याला जवळजवळ एक अर्धा तास तरी भिजतं. ठेवायच तसच मुरात ठेवायच म्हणजे आणि तो मु- पीठ कि चांगलं फुलून येत चांगल आणि मग त्या लच्छा पराठे किंवा नान. चांगले बनतात. तसं माझं नान बनवायच असेल तुम्हाला तुमच्या मुरगम मस्लम सोबत खाण्यासाठी. तर खूपच एक एकसं गोळे बनवायचे.
हलक्या हाताने लाटून घ्यायचे ते आणि तव्यावर टाकून तव्यावर टाकून. ते म्हणजे खालच्या साइडने पहिले भाजून घ्यायचे. आणि वरण फक्त तूप लावायचं. आणि तूप लावून उ जो. म्हणजे तवा असतो ना तो अस उलटून गॅसच्या याच्यावर ठेवायचो डायरेक्ट.
ह.
मग जेणेकरून दुसर साइड पण भाजले जाते. आणि असं तुमचां नान तयार होतो. पण जर तुम्हाला त्याच जागी जर लच्छा पराठा बनवायचा असेल, तसे त्याच पिठाचा. चांगलं अजून थोडं तेल लावून असं तिथल्या तिथे पोलपटावर मळून घ्यायचा. आणि त्याची गोल अशी. हे करायचे पूर्णी गोल चपाती आपण जशी बनवतो ना.
हम.
ह तशीच सेम एज इट इज चपाती बनवून घ्यायची. त्याला अशे कट मारायचे पुरणे. आणि ते कट ए एकावर एक एकावर ठेवत अशी पाचीशी पाच पा. पातळ पातळ जी कट मारली होती ना एकावर एक ठेवून. त्याच पण असं गोल बनवून घ्यायचा. आणि ते जो गोल बनवून घेतलेला असो ना त्यालाी हलक्या हाताने लाटायचं जेणेकरून जे ल असतात ना लच्छ ते तुटत नाही किंवा एकत्र होत नाही असे. आणि ते ल्चे एकत्र होत नाही जेणेकरून आणि म्हणून हलक्या हाताने लाटून घ्यायचा. जास्त मोठ्या आणि लाटाचा छोटाच लाटा येतो जेणेकरून लच्छे जसे तर तसे राहतात. मग तव्यावर टाकण्याआधी सगळं पहिले तर तूप टाकायचं पूर्ण. पसरवून घ्यायचा तव्यावर आणि मग त्याच्या तो लच्छा पराठा टाकायचा. आणि पहिले साईडने भाजून घ्यायचा. चांगला असा लालसर भाजून घ्यायचा जेणेकरून चांगला लागतो तो. एक साईने भाजून झाला की वरन बी तूप लावायचं त्याला आणि. पलटून खालच्या बाजूने घेऊन जे कच्चा भाग होता ना वरचा. तो बी पलटून हा तो बी पलटून. शेकून घ्यायचं चांगलं लालसर असा
बर
आणि अशा पद्धतीने तुमचे नान आणि लच्छे सुद्धा तयार होतात आणि तुमची जी मुर्गस् जी भाजी होती ती सुद्धा तयार होते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की नक्की तुमच्या फॅमिली सोबत हे ट्राय करा
हम
हम्म थँक यू तुमचा हा वेळ दिल्याबद्दल हा धन्यवाद